हां आवाज हा हा काय कसीयस मग तब्येत वगैरे कशीय?
हाय हाय बरंय, निवांत हाय बघा, आताच वाऱ्याला बसलेय. जेवण वगैरे हां आता उन्हाळा आहे ना त्यामुळे जरा घरात गरमच होतय. त्यामुळे बाहेरच बसले दारात, तुमचं आवरलं? हा होय वार वातावरण पण जरा छान हाय.
हां हां.
पाडव्यानंतर जरा वातावरण असंच होतय.
असते. होय होय. आमच्याकडे तर पाडवा झाला का लगेच जत्रा असते. त्यामुळं काय हे आठ दिवस एकदम धामधूम असतात.
धामधूम, पाडव्याच तयारी तवर ते. ते झाल्यान
हा जत्रा. आणि जत्रा पण खूप मोठ्याने असते ना इकड.
हा हा. कुठल्या देवाची असते?
म्हसोबाच आहे. ग्रामदैवत आहेे ते इथलं. मग ते कस तीन दिवस पूर्ण जत्रा असते. तर पहिला पाडवा झालं का, पहिल्या मंगळवारीच असते जत्रा. त्यामुळे आधीच आम्ही सहकुटुंब. भांडी वगैरे पाडव्याच्या आधी सगळं करून घेतोय. मग त्याच्यानंतर, हा म्हणजे जत तरच पाडव्याच दोन्ही एकदम ते निघ
एकदम दोन्हींच एकत्र.
एकदम. म्हणजे कसं आमच्या घरात, म्हणजे आम्ही त्याच्याच भागात येते. त्यामुळे ती जत्रा इथ सगळी जणच भरपूर जोरात करतात.
हा मोठ्याने करता. वर्ष वर्षालाच येते का ती?
हा दरवर्षी असते. कुणाच बोकडं असते. त्यांच बोकडाच नैवेद्य असतात. नाहीतर कोंबडा तर कॅम्पलसरी ह द्यायलाच लागत. म्हणजे असे, ह. अ व्हेजवाले असतात. म्हणजे जे खातच नाही. त्यांनी काय करतात? कोंबडा कापतात आणि ते दुसर्‍या खायला देतात. म्हणजे त्यांच्या घरचा कोंबडा तिथ पोचतात. हा आणि घरी मग पोळ्याचा वगैरे नैवेद्य करून
हा हा हा. होय आता ते ऍडजस्ट करावंच लागते ना काहीतरी म.
हा हा तीन दिवस असते. मग आता रात्री बारा वाजता इथले आमच्या गावातले जे आहेत ना. ती घागरी घेऊन इकड पंचगंगा एक नदी आहे. पूर्ण म्हणजे आम आमच्या गावच्या बाहेर नदी आहे. त्या नदीला घागरी आता जातात ते. दहा सव्वा दहा ला. आणि तिथनं त्या नदीचं पाणी, होय होय भरपूर लांबय. मग तिथनं घागरीन पाणी घेऊ हा तिथून पाणी घेऊन येतात. आणि मग बरोबर बारा ता त्या म्हसुबाला पहिला अभिषेक कर म्हणजे तिथून सुरुवात असते त्या जत्रेची. मग अभिषेक केला तर मग ज्यांचे ज्यांचे नवस असतात. दंडवत वगैरे मागितलेले असतात ना. एकेकांचे दंडवत पूर्ण घरात पसन असतात. एकेकांचे तिथंच पाच फेऱ्या मार च्या. अस वेगवेगळ्या प्रकारचे नवस असतात ते. मग जरी बारा नं तर ते दंडवत घालायला सुद्धा चालू होतात. म्हणजे अक्षरशः अगदी घरात पसन जे आंघोळ करून बाहेर पडायचं.
पडायचं ते मंदिरापर्यंत.
हा पूर्ण मंदिरापर्यंत दंडवत घालत घालत जायचं. तिथं जाऊन मग तिथं एक त्या म्हसोबाच्या मंदिराला पाच राऊंड मारायचे.
पाच राऊंड? हा. म्हणजे दंडवत घालत की अस?
नाही दंडवत घालतच. म्हणजे ज्यांच दंडवतचा वसाय ना. त्यानी पूर्ण दंडवत घालत तच अ घालायचं. म्हणजे त्यांच कस एक माप असतं काठीचं. म्हणजे पूर्ण झोपायच तिथे. परत हा काठीत तिथं बाण वडायचा. मग परत तिथनं पुढं जाऊन, काठी पूर्ण हे करायचं अशा प्रकारे, बायका पण घालतात. तेवढेच माणसं पण घालतात आणि मुलं पण तेवढीच घालतात.
हा, हा नाही नवस असेल तर ते करावंच लागते ना नवस
हा करतातच आणि नाही भरपूर असं आम्हाला म्हण जे आम्ही मागच्या वर्षीच गेलतो बघायला, पहिला असं वाटत होतं की काय एवढं काय नसणार हाय पण एवढी गर्दी असते ना त्या देवाला, खरोखर पूर्ण, हा म्हणजे अगदी इच्छा सगळ्या तिथं काय मागितल्या असतात पूर्ण होतात, अस समज आहे, अजून पर्यंत आम्ही तर काय तसं नवस वगैरे काय केलो नाही. पण त्येचं बघून, त्येचं बघितलं का वाढ की हा बाबा नाही असल काय तर खर असल.
कायतरी होय, नाही इच्छा आता होय देव पण कस इ च्या पूर्ण मान, माणूस पण ते ते देवाला काय मागितलय ते पूर्ण करायला लागणार ना.
करायलाच पाहिजे हा, आणि बोकड म सगळे पै पाहुणे सुद्धा, पाहुणे सुुद्धा घरी येतात सगळे दोन, तीन दिवस यात्रेला पाळणे असतात मोठमोठे आकाश पाळणे असतात. परत लहान मुलांसाठी असतात, हा भरपूर मोठ ते म्हणजे जो आमचा इथ चौक आहे ना, तो चौक पूर्णपणे पॅक झालेला असतो.
अरे बाप रे, मग गर्दी हेत पूर्ण उद्याचा दिवस आणि किती दिवस असते मग?
तीन दिवस तरी असते, मग तस चार दिवस असते पण इथं कसं हाय आमच्या ह्येला म्हणजे हा टप् टप्पा झाला का पुढं आणि जत्रा येते, त्याच्यापेक्षा पुढं एक जत्रा असं मग त्यामुळ तीन दिवसानंतर त्येनी पण ते त्येचं हळूहळू हलवायला चालू करतात.
हाल, होय ते कसं आता यात्रेचच फेर जास्त असते ना हे, हा महिना गुढीपाडवा त्याच्या आधीपासून चालू होतय, पौर्णिमेला ते चालूच होते यात्रेच
तर त्या सगळ्या आता वळीने चालूच आहेत, हा अस होत त्या.
नाही गावाकडे कस ते यात्रेच जरा असतय जास्त, त्या निमित्ताने लोक आपण एकत्र येतात भेटी होतात.
भेटी होतात आणि किती पण त्या टाईमाला अस काम वगैरे केलं तरी काम केले अस
काही कंटाळा येत नाही, कारण सगळे असे हाऊस असते ना यावीत सगळे असे.
ह यायचं परत ते सगळ्यांना नॉनव्हेजचं जेवण करून वाढा श क्यतो ह्याला शाकाहारी कोण येत नाहीत
जास्त हा नॉन व्हेजच असतील हा. ते देवाला नैवेद्य असेल ना गोडात?
हो देवाला मग तो कोंबडा कापून पहिला घरी आणायचा, तिथं त्येज्याच हद्दीत नेऊन कापायचा. बोकड पण त्येज्या हद्दीतच नेऊन काप पायच मग नंतर ते जाऊन दुकानातन चांगलं स्वच्छ करून कट करून आणायच. मग ते घरात आणून काढायचं मग ते शिजवायचं शिजवून पहिला त्याला म्हसोबाला नैवेद्य दाखवायचा. हा मग परत अ हा घरच्यांनी मग नंतर खायला वगैरे अ हे केलं तर चालतय अस होतय आणि पाळणे आलेले असतात, भरपूर मोठमोठे पाळणे आलेले आस तात, पण जास्त पण मोठे पाळणे म्हणजे
तेवढं उत्सुकता असेल वर्षभर?
होय होय नाही बरोबरये, कधी येतय अक्षरशा आमचे पाहुणे सुद्धा तशे म्हणत असतात, कधी तुमची यात्राय कधी तुमची यात्राय? होतेच ते तसं.
ते जेवढ्या मोठ्याने करतात म्हंटल्यावर त्यांना पण जरा हे वाटतंय.
हा नाही यायच, आणि ह्या निमित्ताने सगळी भेटतात एकत्र ये
भेटतात होय, इतर डे वे इतर वेळी कसं आपली काम असतात त्यामुळे वेळ भे टत नाही काय नाही काहीतरी कार्यक्रम असेल तरच एकमेकांच्या घरी जाणं होतय.
हा तेच की तेवढ्या पुुरतं तेवढंच असतं ते, उभ्या उभ्या जावा उभ्या उभ्या या एवढंच.
या, हे काहीतरी असलं की कसं राहता पण येतय. तेवढंच बोलणं ते असं म्हणजे सगळ्यांचं मनोरंजन वगैरे पण होतय. विरंगुळा भेटतय तेवढाच.
भेटतं, आणि भाकरी चपाती आपण सगळे सोबत बसून ते करतो ते मसाले,
मग करतोय हा आणि सगळेजण एकत्र बसून जेवलं ते पण वेगळं पडतंय ना.
हा वेगळं पडतय म्हणजे एवढं छान वाटत तेच बाकी कशासाठी काय म्हणल का तर
ते पण वेगळे लागत असल?
होय होय आम्ही तर चुलीवरच करतो चूल मांडतो, आणि चुलीवरच करतो.
ते वेगळं लागतेय आणि ते त्या वळेच वेगळं लागतेय.
वेगळं लागतंय आणि जरा आपल्याला कमी जरा पाव्हणं पण मदत, करतात त्यामुळे कसं त्यांच्या हातची पण जराशीे चव.
चव लागते हा रेग्युलर आपण आपल्या हातचच खाऊन कं टाळलो, त्यामुळे आपणच खायच हा.
मग ते आता कसं जरा असं, वेगळं पण अक्षरशः ते दोन तीन दिवस संप त सुद्धा नाही. नॉनव्हेज एवढं खाऊन हा कंटाळा सुद्धा येत, होय मग काय तर, पण नाही हा पाहुणे गेल्यावर मात्र मग दोन दिवस नाही करमत सगळं घर उचलून टाकतय. आणि कसं असतय जे आम्ही आ जे आवरलेलं असतय ना, घर वगैरे सगळं ते पाहुणे गेल्यानंतर आणि एकदा स्वच्छ करायला लागत.
आणिक पसारा लावत बसा, जे आवर लेल आणि सगळं परत आवरायचं.
हा परत परत आणि नंतर हातरुूनं धुवायला पाहिजेत.
होय पाहय तेच की आता मग आपण वर्षभर तेवढी सगळी वापरणार नाही ना. थोडीच आपले रेग्युलर आहे तेच वापरणार.
म्हणजे कसं असतय पाडव्याच्या आधी एकदा ते आवरायचं आणि नंतर सगळे पाहुणे वगैरे येऊन गेल्यावर, परत एकदा आवरायचं असं, हा पण आहे तेवढंच जरा असं हा छान वाटतं.
त्यामुळं हा हा हा नी पाहिजे की असं काहीत री त्याच्याशिवाय पण आयुष्यात हे नाही काय आपलं रेग्युलर, तो चक्र आ
हम्म नाही बरोबर ये म्हणजे कस त्यांही पण आपल्याकडं आले, क नाही आपल्याला पण त्यांच्याकड जाऊन असं एन्जॉय करा एक आल्या गेल्याशिवाय, नाती राहत
नाही होय ओळख पण होत नाही आणि तेवढा संबंध पण वाढत नाहीत. अ त्यामु हम्म नाही पाहिजे असं कायच आणि आपल्या? आपल्याच देशात असं म्हणजे भरपूर आहे आणि महाराष्ट्रात तर जास्त आहे तेे?
जास्तय जास्त
वेगवेगळ्या भागातनी हा कुठलं पण उरूस म्हणा यात्रा सगळं. लक्ष्मी म्हणजे आता गावी माही वगैरे म्हणतात इकडे यात्रा म्हणजे प्रति प्रत्येक भागा नुसार वेगवेगळी नावं दिलेली अस
दिलेले असतात होय होय कुणाचे कशाचे असते कुणाचे कोडाचे असते. ते ह. पण शक्यतो जेवढ्या नॉनव्हेज ला गर्दी नसत्या ग गर्दी असत्या. तेवढं गोडाच्या जेवणाला काय नसत
का लोक म्हण गोड काय आपण घरी खातोयच? गोड काय खायचं अस आणि नाही हुतय ना थोडंफार पण एक एक ठिकाणी कसं गोडाच नेव्यध असतो. तर त्यामुळे त्यांना काही ऑप्शनच नसतोय हे करायचं.
म्हले पण त्यांनी मग जत्रा पण एवढे काय लय मोठ्यान करायला बघत नाही. तेवढ्या पुढत तेवढं आपलं करणे रेिका म्हणणे एवढं असतय?
ही पाहुणेच.
ह हम तुमच्या पण गावी जत्रा वगैरे असतील की मोठ्याने, तुमच्या गावी जत्रा वगैरे?
हा असते आमची रेग्युलर वर्षाला असते माही ते पण नॉन व्हेजच असते जास्त करू नागनाथ मंदिर हे आहे म्हणजे देवस्थान. नाही ग्रामदैवत आहे तिथलं. तिकड असते दर वर्षाला हम्म ते पण मो हो जावंच लागते तिकड पण,
हां हां
ते दरवर्षी नैवेद वगैरे मग एकच म्हणजे आमच्या हेच्यात भाऊ मध्ये आम्ही एक बकर घेतोय दोघांच्या मध्ये, आमचे चुलत सासऱे आणि आम्ही मग ते तिथं देवाला दाखव वगैरे कापून वगैरे घरीे आणायच म्हणजे सेम प्रोसेस इथं तुम्ही म्हणताय तसंच तीरकडं पण आहे इथं तुमच्या इथं. कोंबडा असेल मग तिकडं ते हे असते बकरच असते कोंबड्याचं मग तिकड बाहेरच्या देवाना म्हणजे शेतातल्या देवांना वगैरे असेल तर कोंबड्याचं दाखवायचं. म्ह ग्रामदेवेत वगैरे असेल तर ते बकरच घ्यावं लागत.
तर ते तवा तुम्हाला सुद्धा जायला वगैरे असं छान वाटत असल.
हा मस्त वाटते तेथवढंच वर्षातून मग इतर वेळी आम्ही इकडे बाहेरच असतो त्यामुळ, गावी जाणं होत नाही तेवढंच सणानिमित्त जायला हुतय ना, तेवढचं सगळे गावातले पण भेटतात सगळे,
हम्म हम्म नाही सगळी त्या वेळेला भेटत पण आशिला म्हटलं.
हा होय भेटतय सगळ्यांचं एकत्र येण होतय तेवढंच, तेवढाच एन्जॉय पण होते ना सगळ्यांचा, गावातलं सगळं बघायला भेटतं ना ते सासन काटे वगैरे असतात ना,
हा तो वेळ वगैरे कसा निघून जातो ना
हा ते कळत नाही दोन दिवस जायला लागते पण तो आणि चार दिवस राहायला असं वाटत तिकडं पण छान अस पाल ते सोळा वगैरे असतो सासनकाठी
हां हां.
जागरा दिवशी ते जागर पूर्ण एक दोन वाजेपर्यंत सासन न काटी नाचवतात तिथं गावाकडं पण.
हा हा.
तिकडे पण बघायला छान असते.
हा हा, नाही ज जत्रा म्हटल्यावर प्रत्येक गावाचं काहीतरी वैशि ष्ट्यने खरोखर प्रत्येक गावाचं काहीतरी हा आहेचं. चाल चालतंय ठीक आहे. बोलूया मग अजून परत आपण हा?
परत करा. हा हां चालेल. ओके हा बाय,